हा काकी काय पापड वगैरे करायचं तर काम थांबलं असेल कि तुमचं पावसाळ्याचे दिवस चालू झालेत म्हणताना हम होय मग काकी तुमचं शिक्षण किती झालया?
माझं सातवी झालंय आता
होय आता शिकलो असेल तर बरं झालं असत अस वाट वाटत असेल नाय तर तेव्हाची परिस्थिती वेगळीच होती.
अव्वा तवा कुठलं काय आम्हाला का शिकायला वेेळ कुठलं आणि आमच्या वेळी कस मुली कधी घरात ना आता झालं पदर आलं सातवी झाला आता पोराग लगे मुलं बघायचं लगे लग्न करून द्यायचं.
हो आता नाही बघा की आता पंचवीस तर नव तीस झालं तरी मुली लग्न
मुली लग्न करून घेत नाही आमचं तर माझं तेरा वर्षात लग्न झालं माझं बाळ
हो पाप आधीच व काळ तुमचा आता कोण करून घेतील काय तस
माझं कस बघ त्र्याण्णव ला लगन झालंय पंच्याण्णव ला मुलगा जन्मलाय आठ्ठाणवं ला एक मुलगी जन्मल्या दोन हजार एक ला आमचं मिस्टर हे झाल्यात वारल्यात होय फक्त पोहायला येत नव्हतं विहिरीत पाय घसरलं गं हा शेतात आमच तर कामाला नाहीत. जात आमच्या
हा म्हणज तेच की स्वतःच्या शेतात कामाला म्हणजे काय तर करत असतील
नाही जनावर आहेत जनावरास्नी पाणी बजवायला गेलं शेवाळलेलं होतं पाय घसरलं पोहायला येत नव्हतं. म ते वरच आलं नाही ते ब घाबरून हे झालं नाही बुडालच
हा हा घाबरून हे झालं असेल त्यांना काय कळाल नसेल. खूप दिवस झाले की मग, अ किती तर विसाव्या च वर्ष
हो सवीस का ग, अक्का एकतीस- बत्तीस वर्ष झालं. त्यांच दोन हजार एक ला
होय आता सव्वीस चालू आहे.
हा सव्वीस ह सव्वीस झालं, लग्न होऊन बत्तीस वर्ष. हा. पंचवीस पूर्ण लग्नाला बत्तीस वर्ष झालं आणि वारून त्यांनी सव्वीस वर्ष.
होय नाही तरर आता शाळातच तुमच जास्त झाला कुठलातरी बिझनेस बघा की तुम्ही सगळं ऑनलाईन मार्केटिंग वगैरे सगळं केलं असत. तसं नाही तुम्हाला किती हे झालं असतं स्वतःच आप तुमचं असं नावाच बिझनेस तयार झाला अस
झाला असता होय. काय? करायचं, आता मग सगळं सुख सोयी आल्यात खर काय.
होय आता ते तुमची हो त्यावेळेची वेळ म्हणजे परिस्थिती वेगळी होती म्हणता तुमचं शिक्षण अस रा आणि तेव्हाची श् सातवी म्हणजे भरपूर झाली तुम
हा त्यावेेळेच भरपूर म्हणायचं. खरं शिक्षणाशिवाय काय नाही ग, आता जरा तवा शिकलो असतो तर काय तर माझा फायदा झाला असता.
होय.
हा कुठ तर सर्विस झालं असत काय तर झालं असत. हा. आणि काय बाळ तुझं शिक्षण काय.
हा माझ पण झाले शिक्षण भरपूर झाले. मी पण जॉब तेल बघत होते पण, आता मुलगा झाला म्हणताना थांबले आता मुलगा मोठा झाला की क मग बघायच कुठ तर बाहेर जॉब त्यांना लहान त्यांना सोडून जायचं पण, अवघड होते न त्यांच्या फोटाचं वगैरे सगळं बघायला किती के हालत किती, केलं तर शेवटी आईलाच हेग करायला पाहिजे आणि ति नी पण राहायला पाहिजेत की, सोडून होय सोडून राहायला पण पाहिजेत.
हा नाही जरा, पोरं जरा कसं अंगणवाडीला तेन जाऊ लागलं खाया लागलं अं शाळेत जरा जाऊ कळालं की चालतंय.
हम्म. काय वाटत नाही मग, आणि काय नाही म तेच म्हंटलं तुम्ही तुमच बिझनेस हाय मग घरात बसून ते काय बाळांच संगट होतय बिझनेस ते चालतय त्यांना बसवून करून म्हटलं तुमचा अनुभव विचारून घिऊया कसं फायदा कराय म्हणजे काढाय तेच्यात, कसं मिळतय फायदा असं विचारू या असं म्हंटलं.
हा. ते बाळ तस मस्त केलं तर करणार पाहिजेत बघ, केलं तर हुतय. हा, आमच पण मस्त भरपूर फायदा झाला. होय!
तुमच्या इत सगळ्यांना माहीत झालंय काय गावात तेन तुम्ही करताय अस तेन?
होय होय माहिती झालंय की, आमचं ह्यावेेळेचं नाही, म्हटलं तर अं एक तीस हजारचं तर विक्री झाली बघ माझी.
होय एकट्या करताय सगळं मंग,?
नाही, सूून आहे की माझी.
हा हा मग काय चालतय दोघी मिळून.
हा दोघी मिळून करतो होय.
हा.
आम्ही सकाळी पाच पाच किलोचं ते वरतो सात किलो पाच किलो. सकाळी साडे सहा ला म्हणजे ते ह कुरुड्या तेन आसं सकाळी साडेसहा ला सहा ला घालायला जातो का आम्ही पाट तेच हाय.
हा हा मग शिजवताय कधीच पहाटेच शिज.
पहाटेचचं व्हय चारला नाही नाही रात्री च आम्हाला ते काय जमत नाही आणि येत पण नाही ते सकाळीच आम्ही होय वाटत नाही आणि आमच्यात ते धर्मात म्हणजे रात्री चालतच नाही का का चार ला उठल्यानंतर लगेच आ म. म्हणजे आंघोळीच बंब हाय आमचं ते लगे आंग आंघोळ. केलं की लगे नाही तर चूल प चुलीवरच करतो मी मग सगळं चूल पेटवत्या हा शिजवून घ्याय. च सून लगेच चुल पेटून आदन ठेवलेली ती तयारी करूनच ठेवलेली असत्या पहिल्या दिवशी तिला लावायचं मापन पाणी घालायचं करून सगळं ठेवतासा. सकाळी उठून आंघोळ केली की, चुलीला ते जाळ घालत्या म आदन येतंय माज आंघोळ तेन हुतय लगेच जाऊन दोघी मिळू. घालतो जाळ मुलगा कधी धरतोय हा पीठ शिजवून घेतो आणि शिजवुन घेतो तिथ तर वरचं काय तर स्वयंपाक तेन केलेली अस चपाती भाजी तेन जाणाऱ्यास्नी डबेवाल्यास्नी मग ते बाकीच मग राहतय. मग आम्ही जाऊन दोघी घालून येतो मग ह घालून युण मग बाकीच करत बसतो. आल्यावर आल्यावर पण मग माझ कसं तिकट सांडंग तोडत. बस बसायचं मळून ठेवलेलं असतय ते तिकट सांडग तोडायचं. म ते बी दिवसभर स वाळत्यात ते बी वाळत्यात. दोन्ही काम करतो म त्यात दोन्ही पण हुतय. मग उडदाचं पापडाचं मळून ठेवायचं उडदा पापडाच ऑर्डर आल असल ते लाटून टाकायचं. किलो किलो च कर दोन किलो च मळलो तरी पण हा. करायच तेवढंच एक तासभर विश्रांती घ्याय. हिच नाही तर चालूच मग संध्याकाळी वैयक्तिक कामं असतात की
होय होय हो अस. मी पण पाच ला ते उठतो आवरडतो लहान बाळा. त्यानां आवरायला वयला लागते तप त्याला पोट घ लाग त नाचणीच वगैरे असं काय करत नाही का नाचणी. अस पौष्टिक असं काय करून विकतय काय? होय हा हा बरं झालं की विचारलो स मग मला त्याची रेसिपी सांगा मी पण बाळासाठी करतो ते पौष्टिक असत आता नाचण्याचा आंबल करून घालते मी त्याला पौष्टिकचं सात्विक हम्म.
हा मग प नाच ना कसं अर्धा किलो दवन आणायचं बाळ. दळून आणायचं आ आणि ते दौून आणले की त्याला अर्धा किलो लोणी लागतय. ते लोण्याचं तूप जेवढं कवतय की नाही हा. मग ते तूप नाही तरी म्हणजे अर्धा किलो लोणीचं तूप त्याला अर्धा किलो पिठाला लागतय बग.
हा म्हणजे जेवढं पडतय तेवढं सगळं तूप त्याला घालायचं.
त्याला घालायचं मग ते कसं ते पीठ नाही तर तूप पहिला घालायचं मग पातील्यात मग ते नाहीतर तूप घातल्यानंतर पीठ घालायचं. आणि ते असं पीठ भिजेपर्यंत जरा तूप घालायचं. आणि मग ते भाजून घ्यायचं ह आणि भाजत. माझं ते एकदम असं हे तूप सुटायला पाहिजे बघ त्या पिठाचं.
हा हा. आपण कस कांदा टमॅटो भासताना तेल सुटतय तसं त्याच तूप सुटायला पाहिजे काय?
तूप सुटायला पाहिजे ते पिठाचं. ते तस सुटलं की मग ते वळकायचं हे भाजलं पीठ म्हणायचं खाली उतरून ठेवायचं थोडं. तूप ठेवायचं जरा कडईत त्याच्यात डिंक आणायचं डिंक जरा तळून घ्यायचं. डिंक तळलं काढून घ्यायचं प्लेटमध्ये मग. ते जरास ड्रायफ्रूट हे. हो काजू बदाम पिस्ता जरा जरा लांबड लांबडे कापून. घ्यायचं ते एका पिलटीत काढून ठेवायचं साखर अर्धा किलो हे करायचं.
अर्धा किलो ला अर्धा किलो हा हा. म्हणजे जरा जरा खारकाच्या लाडूसारखा आहे काय रेसिपी.
खारेकच हा खारखेच्या लाडू सारखं आहे मग ते काय करायचं. ते तुम्हाला गोड लई नको असलं तर त्याच्यातलं जर साखर कमी करायचं. एक अर्ध वाटी ते काढून घ्यायचं. मग ते गार झालेल्या पिठात नाहीतर ते साखर घालून नाहीतरी मळून घ्यायच. घ्यायचं कुस्करून अस व्यवस्थित साखर मिक्स करून घ्यायच मग त्याच्यावर ड्रायफ्रूट ने ते तळलेलं ते डिंकाच ते. उमलत्यात असं मोठ मोठ पाकळी असं ते त्याच्यात घालायचं. त्याच्यातच असं टाकायचं टाकायचं आणि मग ते लाडू वळून घ्यायचं.
हा हा चालते चालते वळून ते तस. तुम्ही सांगितलंय तसं करून बघतो आणि तुम्हाला सांगतो कसं झालत ते. रेस छानान आहे रेसिपी रेसिपी छान माहिती दिल्याबद्दल थँक्यू काकी.
हा अ.
आ नक्की करून बघता तुम्हाला सांगत कस झाल. झालेलं ते. बाळ पण आवडील खायला असं वाटते रेसिपी वरन हा चालते चालते ह. हा चालते चालते हा ठेवू काय मग काकी करून बघ. सांगत तुम्हाला हा.
काय झालं?